हॅलो.
हा बोला.
काय करतय. आवरल का.
हो आवरलं झोपले जरा. होला की
होय. आज सुट्टीय त्यामुळं.
हंम्म. पट्टी.
अहं. अह्म.
तुमच आवरल.
होय आवरल बघा.
हं हं हं हं. आणि काय म्हणता.
काय बनवल होतो जेवायला.
आज. आज अ श्रावण घेवडा, चपाती. आमटी भात हेे.
हा हम
रेग्युलर त फीस आणि.
फिश होते.
हय.
तुम्हाला येतात बनवायला फिश.
नाय नाय नाय. मला येत नायत. ते स्वय वगैरे करायला लई ते, स्वच्छ वगैरे कर येत नाही मला.
मग खाताय, खातच नाही ना.
नाही मी खातच नाही नॉनव्हेज. हम्म.
पण घरी खाते
होय घरी खात्यात की.
हां हां.
मी एकटी खाईत नाही फक्त बाकी खात हम्म. फेश येत नाहीत परत खेकडे पण येत नाहीत करायला मला.
ह ह मग सासूबाईंनी केलेले बघितलं असशील की.
होय बघितले की अ.. ते ज बघा असे अ म्हणजे तर ते तर स्वच्छ वगैरे केले आणि त्याला ज्वारीच्या पीठानं काही तर धुवून घेतली तर. आणि नंतर आपला मटणाचा मसाला असतोच की. ता मसाला कस खबकत मिीर वगैरे घालून. पण त्या खोबरं कोथिंबीर जास्त घालतात. आलं लसूण घालत नाही तेवढा मसाला करूनच फक्त फोडून देतात डायरेक्ट. माशांना हम्म आणि फ्राय करायच. जे काय ते येतात.
फ्राय करायचे कशा असतात ते कट करूनच देतात ना.
होय कट करूनच क.
हां हां.
त्याला काय आपला रवा वगरे लावायचं थोडं चटणी मीठ वगैरे घालून. ते काय फ्राय तेवढंच बाकी काही तेवढं काय माहत नाही माशांचं.
ह
हम
हच नाही ते मुद्या. नन टश्न नाही आहे का आहे.
इंटरेस्ट माहिती. आणि त्याचा वास येतोय भरपूर हो आहे की आता. बरोवा माझी आजी जाते मम्मीची मम्मी. वारीला होय होय जाते.
चालत.
होय पाळी दिंडी.
अरे वा!
होय माया्याकडे ये ना ती पूर्ण. हम्म त्यामुळे कसं ती चालत जाते कितीतरी वर्ष.
हा होय मग वय काय तुमचं?
अवय तरी असेल सत्तर पासष्ट सत्तरच्या पुढे असेल.
हा हा मग होतय अजून त्यामुळं.
हम्म सत्तर पंच्याहत्तर असेल नाय जवळ जवळ.
हा.
हम् हम्म तुमच्यात कोण जाते?
आमच्यात नाही कोण जात वारीला ह. ज्याच्या त्याच्या पाठीमाग व्याप आहे त्यामुळे न्हाय जमत.
नाही जमत कोणाला होय हे कसं आता झालंच. करता.
होय.
हम्म चांगलंय.
हम्म.
हम्म मग तुम्ही काय तुमच्या इथं मंदिर वगैरे असेलच की
विठ्ठलाचं.
हा.
हो होय ऐक बैठलाच आहे.
तिथं काय वगरे भजन वगैरे असेल.
काय माहित नाही बाबा मी तर काय नाही गेलेले कधी.
काऊ.
ह नाही कधीच नाही गेलेली अजून तर मी हो.
हम्म हम् हम् ह.
माहेरी आहे बघा माहेरी होत ते भजन तेन असायचं. बघितलंय ते लहान लहान होतो ना त्या वेळेला बघित
त्यावेळेला. आता काय नाही.
आता ला काही नाही आहे.
हम्म. आता ते मग तुम्ही काय आषाढीला काय काय करताय?
फराळाला
हा पूजेच किंवा फराळाचं काही पण.
पूजेच काय आपलं हाय रेग्युलरच विठ्ठल रुक्मिणीची पूजा करायची.
हा.
ह बाकी आता असं विशेष अशी काही पूजेची मांडणी नसते ना त्याची.
हा नाही फक्त काय रेग्युलर होत हो.
हा तळ तुळशी तुळशी पदार घालायचं. तुळशीची मंजुळा.
तुमची तब्येत अजून बिघडली आहे काय?
होय अजून हाय तरी कमी आलेय आता खोकला भरपूर होता काल तर लय खोकला भरपूर होतता.
हा दवाखान्यात वगैरे दाखवला आहे का नाही
दाखवले.
हा.
सगळ झाले वय सगळं झाले बघा.
हम्म मगं तुळशीचा काडा करून पीत नाही. हा काय झालेलं हम्म.
ते मुतखड्याचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे ते औषध घेतले ते जरा औषध. आंबट तेन आहे ना.
हम्म.
त्यामुळ क नाही ते खोकला वाढलंय त्यान. आणि हम्म त्यामुळे. ते तसं व्हायला लागले. आणि सर्दी कसं तिकडं माहेरी जाऊन आली न वी पोटा दुखु त्यामुळे
हा आता वातावरणच चेंज झालेय खरं
हा आणि मग तिकडचं पाणी हिकडचं पाणी होऊन करून ते सर्दी झाले
आता आहे ना कमी
होय आता आलेय कमी आले सर्दीचा कस चार पाच दिवस मोसम असतोयच.
होय असतोय. होय होय आणि आता व्हायरलाय सध्या त्यामुळ तर लय अवघड होते.
लय.
हम्म तेच आणि काय मगं.
आणि काय नाही बघा मग शाबूवडे तेन बनवताय का नाही एकादशीला?
हो करते कि ते.
हा कारण खिचडी खाऊन पुन्हा आणि मळमळत.
मळमळते नको वाटते ते खिचडी सारखे हे कसं एकदा काही तरं चेंज. केलेलं बरं पडत.
बरं पडते.
आणि संध्याकाळी काय शाबु संग रात्री वरीचा भाातच हेच की. रेग्युलर आपलं तेच करतो आम्ही म्हज
पोट भरते माझ तर नाही
हो थोडा तर भरते जेवलात किती वेळ आता रात्री तर म्हणजे आता ते सकाळी खाल्लं असते ग. साजीच ऑलरेडी त्यामुळे म एवढं वाटत नाही हम्म हलकां फुलकं तेवढंच काय तर
आणि मग बारशीला काय सोडायला कसं करतय
अ द्वादशीला होय काय तरी गोड करून सगळं सोयपाक हा नाहीतर पहिला कसं कॉलेजला वैगेरे जायला लागत होत त्यावेळेला काय चहा नाहीतर चहा बिस्किट वगैरे खाऊन सोडतते नर घरी असले क कि मग काय आपलं नैवेद्य करायचा नैवेद्य दाखवायचा आणि ते खायचं असच की द्वादशीला तुम्ही कस करताय
आम्ही पण तसच काहीतरी गोडाच करायच, शिरा करायचा, नाहीतर खीर करायची. मग त्याच्यावरती सोडायचा
हम्म आम्ही पण तसच करतोय दिवस ह तेच बरं पडते
होय गणपती त्यांनी तुमच्याकडे मोठा असतील ना असं मंडळाच त्यां गणपती
होय होय भरपूर मोठठा असतत आमचे ते
हा हा
हम्म म्हणजे मा माझ्या माहेरी भरपूर मोठ असते इथं पण आहे मोठच आहेत म्हणजे हे कस खेळगाव पडतय तरी पण असतात भरपूर गल्लीत
अ तुमच्या इकडे ते गौरीचं ते नसते का
हो, आहे असत्यात की गौरी पण आमच्या हेज्या असत्यात पानांच्या, फुलांच्या असत्यात. अ मुखवटा नाही हा कळशीतल्या मुखवटा नसतो आमचा मग नाही मग खोटं माझ्या आजोळ
हा हा ह आमच्या इथं आहे माहेरी पण स्टँडवर च उभा करायच्या आहेत
हा होय ती भारी वाढते गरम आमच्यात कसं, ह्याच्यात कळशीतल्या हाईत, हा आमच्या कळशीतल्या हाईत.
एकमेकाच्या घरी ते काय हळदी कुंकवायला जायला लागते परत एकमेकाच्या त्या गौरी घ्यायला जायचं
होय ते असतच आमच्या इथ तुम् पानांच्या घ्या घेतच नाही म्हणजे कळशीतल्या घेत.
घेेतोय की घेतोय.
हा म
त्या हा त्या घ्यायच्या आदल्या दिवशी ते गौरी आव्हान म्हणून अस त्या दिवशी त्या घ्यायच्या मग त्या हा ते मुक वाटायचंय हा ते दुसऱ्या दिवशी उभा करायचं पण आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लय होतय म्हणून आप टाम लागते होत नेसवायला साड्यात मग म्हणून काय करते मी आदल्या दिवशी वगरे नेसवून ठेवते संध्याकाळच्या आणि मग दुसऱ्या दिवशी ते पूजेची मांडणी ते फराळ केलेलं सगळं डे कोरेशन त्यांना त्यालेय होतंय म्हणून मी काय करतोय आदल्या दिवशी त्याला नसून आणि पोळ्याचा स्वयंपाक असतोय त्या दिवशी आणि
होय होय पोळ्या करायला लागतात त्यावेेळेला.
ते उभा केल्याशिवाय नैवेद्य तर कस दाखवायचं मग ते पोळ्या करून परत त्या. साड्या नेसून नैवेद्य म्हटल्यावरती.
चार वाजायचे तेच म्हणजे ततेच. सजवायला भरपूर वेळ लागतोय.
हे भरपूर वेळ लागते तिचें दागीने वेगवेगळे. साडी नेसवायचं परत ते पुढ हा नाही नाही गंगा.
गंगा गौरी हम्म ते भारी पडते माझ्या आजोळी गंगा शंकरोबा असं आहे.
हां
हम् एककाांच्या तसं पण असते नाही.
हा आमच्यात नाही गंगा आणि गौरी दोन आहेत त्या. आणि मग ते. उभा करून मग तिसऱ्या दिवशी ते दोरं घ्यायचं म्हणतात ना.
हा माहिती कि ते ह हम्. विडा वगैरे हम्म ते. हम्म भारी आहे मग तुमचं.
हम्म मिस्टर कामावर गेलेत का?
नाही आहेत की घरी.
घरीच आहे काय जॉब करतात ना.
कॉन्ट्रॅक्टर आहेत ते. इंजिनियर आहेत.
हा हा. मग काय त्यांनी घराची कामं घेत असतील ना.
हो घेतात हम.
आमचे धीर पण आहेत सुपरवा्हायझर आहेत.
होय.
हा क कन्स्ट्रक्शन मध्येच आहेत ते पण सुपरवायझर आहेत.
हम्म हम् चालतंय चालतंय. हम्म चालत चालत ठेऊ आहे का.
हा.